जेवलासा का? ह जेवनूच जेवल आता भांडी घास सली आणि म्हटलं बघूया तरी काय करायलाय तुम्ही
काय नाय हो जेवलो मी पण आता जा वाजलं नऊ दहा वाजत आले झोपायची तयारी होय सकाळी उठून आवरायच म्हणून लव कर झोपतय नय
हा हा होय सकाळी तुम्हाला आवरायला लाग ते लवकर
निवांत
निवांत तर आता काय उद्या आमच्या डब्याची तयारी भाजी वगैरे सगळ नीट करून ठेवाय लागतय आम्हाला पण झोपायच्या अगोदर नाहीतर मग सकाळी उटल की, की मग सगळं लेट प्रोसेस होय. त्यामुळे सगळं व्यवस्थित ते भांडी वगैरे भाजी वगै घरी सगळं नीट तेन करून झोपाय लागतय.
मग माझं काय होतं मी पाणी तापत ठेवलं की तेवढ्यात आवरतय जरा. बा नाही आंगोळीचं आवरे परेंत. मग ते आंघोळ झाली की एकदा मग मग जेवणाला घालायचं होतय आठ वाजेपर्यंत जेवण आठ सव्वा आठ
होय नाही ते आवरून झोपायलाच लागते नाही तर मग सकाळचं सगळ विस्कळीत होत
होय होय जेवण सकाळ लवकर डबा असला की बोंबच
होय आणि ते उठल्यानंतर मग ते जेवणाच्या माग लागायचं का ती भांडी घासायची सगळं ते नकोच वाट ते उठलं की कसं किचन कट्टा क्लीन दिसला की मन प्रसन्न होतय होय उठलं की किचन कट्टा क्लीन दिसाय लागतोय. होय अन् ती सवयच नाही मला तर अजिबात सवय नाही ते सगळं ठेवून तसच झोपायचं तेन आसं.
तर काय आता मी काय उठलं पाणी ठेवले की आंघोळीला जयस्तवर आ म्हणजे वरती येऊन झोपायचं आणि तोवर कारण हिटरला पाणी तापायला जरा पंधरा वीस मिनिटं अर्धा तास तरी जातोयच. तेवढं तापलं की होय मग तेवढं आंघोळ करे मग डायरेक्ट नाहीतर म आई नी बाबा उठलेले असली तर ती तापवून ठेवत्यात. मग सरळ जायचा आंघोळ करायची आणि म जेवणाच्या माग लागायचं.
म्हणजे अंघोळीच्या आधी किचन कट्याच्या वगैरे जवळ फिरकायच नाही ते एक चांगली सवय आपल्याला होय
ते असं अलसुटल्यागं ते जाऊन ते न को वाटतय तिथं पुढ्यात बसायला. म्हणता ना म आंघोळ केली जर आप वरून खाली गेले क मग तेवढ्यात किती अर्धा तास बर लागत
लागते होय आणि असं कसं म्हणजे सकाळी आंघोळ झाल्यानंतर कस असं फ्रेश वाटत एकदम सगळं व्यवस्थित.
तर काय म्हणजे कसं होतंय जेवण करायला बरं वाटतंय तेवढ्यात. मग ते बीना आंगोळीच नको वाटतय उठल्यावर बर ते चुलीत मुंडकं घालून बस यला आवरत तसं नाही मग ते कंटाळवाणा जातंय होय. तर काय
व्यवस्थित.
हाय बघ तुझी हाय व्यवस्थित?
हाय हाय व्यवस्थित आहे आज काय कामावर सुट्टी घेतलेलीस का मग?
होय आज सुट्टी घेतल बहिना कामावर जायला नाही तिनी नाही म्हणलं आल्यावरती दुपारी जेवलत नाही म्हणलत कंटाळा आलाय राहु दे मग जायलाच नाही तिकडं आता उद्याच्या दिवस जायचं उद्या संध्याकाळी मग जाणार इचलकरंजीलाच झाले की सुट्टी संपली मग पोरग अथर्वच चालू होणार आहे ते एन एम एम एस च तास चालू होणार परवाशीला म त्यामुळेच जाया पाहिजे जाऊन त्याला जरा ते आता लागणार की सगळं साहित्य
होय आता दुसरी बॅचेस म्हटल्यावरच सगळं वह्या पुस्तकं त्यन सगळं भरायला
होय त्यात कस मम्मी पाशी मग पोरगी क ममी पाशी राहतिया ग बिंधास्त हे जरा वाण पणा करतोय कु मग तिला जा आंगोळीला हे कर मग मम्मी जरा भितीया ते बारक अस घेऊन म्हणते कुठ कुठ फिरायच हो ऐकत नाही त्याच्या वाटणीच आपण थांबलेलं चांगलं
मस्तिखोर आहे व्हय तो?
ते अंघोळीला जातोय ग बिन सांगता कधी पोहाय शिकलाय आम्हाला माहिती सुद्धा नाही
होय क्लासला घालणार होतासा?
मग ते सांग ते न्हव मे महिन्यात आता सुट्टीला आला मला आम्हाला हे पोहायला जातो हे माहिती तिच नाही हा देवाला जातोय आम्हाला म्हटला देवाला जातोय म देवाला तिथं देऊळ हाय. ग मग सगळी रविवारच्या आम्ही पण जात होतो मग एवढं कुठं डोक्यात आहे. किंवा पोहायला शिकत असेल तिथं असं काय म्हणलं जात अस मॅच मॅच वगैरे लाव त्या तिथं पोरं मग ह्यो पण बॅटबॉल खेळायला जात त तेत म्हणलं जात असतील खेळायला आणि एक दिवस आंघोळ करून आल्यावर ह्याज तोंड काळ पडल्यावरती जरा शंका आलती ओ म तेव्हा विचारताना म्हटला दिवसभर काळ पडतय की चेहरा हा मंग ह्यानं सांगितलंच नाही आम्हाला आणि मग आम्ही म्हणलो काय दिवसभर मॅच न खेळालता उन्हात काळा झाला असेल आम्ही आणि म्हणतोय काय तोंड करून घेतलंस बग म्हणून आणि परवा अचानक म्हणजे हेंना पण तरी पण दहा वेळा सांगितलं हा त्याला पोहाय शिकवू नका कारण कधी तो आमच्या आम्हाला बिन सांगता जाईल सांगता येत नाही. म्हणून भीती वाटत्या ग आपण वेगळीकड घरातले घरातली असलीत सोबत काय वाटत नाही मग दा तुझं लक्ष कुठ होतं हे ते होणार नाही. म्हणता न म्हणता ह्यांना शिकवू पण देईना अन् त्यादिवशी अंथरुण धुवाय गेलो अंथरुण धुवाय लागल्यावर पण हा पाण्यात उतरताना ह्याला मी कावालोय पाण्यात आत जाऊ नको आत जाऊ नको तरी सुद्धा हा म्हणला नाही मला पोहा येतोय नाही तर काही नाही तो तिथंच बसलेला माझ्या बरोब हांतुरण धुईल तशी तो न त्याची मामी दोघजण वाळत घालालतीयक मी धूऊन घ्यायला लावल मी आत त्याला येऊ सुद्धा दिलो नाही. पाण्यात का तर कुठ तरी उद्योग काहीतरी करल म्हणून आणि त्यांनी मला न्याहायला आलेत की दुपारी दोन वाज दोन अडीच वाजून गेलत म ऊन झालेलं मग न्याहायला आलंत न्यायला आल्यावरती म्हणलं जाऊया म्हटलं अन तोपर्यंत ऊन लय लागाला लागलेल हेनी म्हटलं त मी आंघोळ करणार आहे अथर्व चल आपण दोघं आंघोळ कराय जाऊया म्हणलं तर मी शिकवतो चल शिकवतो म्हणल्यावर हो पण गेला नाही तर म्हणला पण नाही मला येतंय पोहायला ना
येते पोवायला हा म्हणजे त्यांना आं
लागू दिला नाही आमास्नी आणि तिथं गेल्यानंतर पोहाय गेल्यानंतर त्याच म्हण म्हणजे हेनी घेतले की आतमध्ये याला म आणि पुढं जाऊ नकोस. मी मी हाताला धरतो थांब हळू नेहतो म्हणून सांगा लागल्या.
हा म्हणजे त्यांना समजलंच नसेल की हेला पोवायला येतय त्या असं म्हटल्या, रा
मग त्यांनी हात धरायला थांब जरा, मी हात धरतो हळूहळू जाऊया आपण म्हणून सांगाय ह्यो तेंच्या पुढं पोहायला, ह्यो पोहाय लागल्यावरती हेनी म्हणत्यात तुला पोहायला येतंय? मला बाहेर आल्यात आणि म्हणत्यात, मी म्हणजे भीती पोरग्याला आतमध्ये घिऊन गेल्यात पाण्यात तेन पलीकडल्या साईटला गेलतीत नई पुलाच्या आणि आम अलीकडल्या साईटला होतो, हांंतरून घडी घालालतो.
हा
बाहेर आलीत ही पंधरा वीस मिनिट एक अर्धा तासात बाहेर आलीत. तवर आम्ही म्हणजे राहिलेलं गाडीत भरलो की सगळं मग तोपर्यंत हं त्रून भरून घे लित सगळी आता गाडी आणून लावल्या हेनी अंघोळ करून यसतवर म्हणल भरूया कपडे धुवायला घेऊन गेलतो पायपुसणी तेन सगळंच घेऊन गेलेलो म धुवायला धुतलं आणि भरलं ब म्हणजे टपात वगैरे अस सगळं घेऊन भरायला लागलोय तर हे आलेत ह्यांना म्हणलो पोहायला येत शिकव काय हातभीत मारतोय काय पाण्यात जरा म्हणून विचाराआलोय तर हेणी म्हणत्यात हात निसता मारत नाही तो पोहायला माझ्या पुढ लागलाय मग म्हणल तुला पोहाय येतेय मग लागलाय हसाय तुला माहिती नाही म्हणला मी पोहाय जातोय ते तवा आम्हाला माहिती काय नव्ह ते
तेना अंदाजच लागू दिला नाही तुम्हाला
अंदाजच लागू दिला नाही असल पोरग म्हणून नको मग भीती वाटते अ ग
म्हणजे आत्ताच दिवसमान नाही आहेत ओ तसं बिंदास्त राहावावं म्हंटलं तर
आणि कसं तरी माझं लक्ष असतय मी हे जा सोबत जाणारी पोरं कोण हाईत कुणीकडं चाललाय सग सगळी चौकशी करतोय पण ही मी नव्हतो नाही तिथं मग मम्मीला कसं देवाला जातोय म्हणून सांगायचीत मम्मीला पण वाटायचं देवाला जात्यात आणि हे तिकड पोहाय शिकला जाऊन मग तेच म्हणून मम मम्मी पण काय विचारणार हाय प्रत्येक गोष्ट मम्मीला तो सांगतच नाही नाही
आणि मामींना पण वाटलं असेल की लोकांची जबाबदारी कस हे करायचं
तर काय काय नव्ह ते मग ती मम्मी काय बोलत नाही म्हणून कनी त्याला ठेवू वाटत नाही तिथं त्याच्याबद्दलच नाही तर ह्यो आणि कुठ तरी काहीतरी असं करायचा काय झालं म्हणजे ते आधीच म्हणत्यात पोरगीला म्हणत्यात बिंदास्त ठेव तिचं लगिन होईपर्यंत आम्ही देत नाही तुझ्याकडे पाठवून खरं पोरग्याची भीती वाटत्या बाई तुझ्या म्हणत्यात तुमच पोरगं एवढं तुमचं तुम्ही संभाळा म्हणत्या काय करणार
दुसऱ्याची जबाबदारी म्हणल्यावर डोळ उघड ठेवूनच ते सांभाळायला लागतंय
तेच की पोरगी कस घरातन बाहेर पडत नाई ग कुठ कुणाच्या घरादारात जाऊन बसावं असलं काही नाई दिवसभर त्या अभ्यास, शाळा एवढंच माहिती आहे तिला.
ती तिच्या करिअरमध्ये खूप बीजी असते
होय आणि खेळाय जरी लागली तरी कसं तिथंच म्हणजे आमच्या घरात नाही तिच्या मैत्रिणीच्या घरात पलीकडल्या साईडला कुठं दुसरीकडे जायला बघत नाही तसं हा नाही हा फिरतोय म्हणून भीती वाटया सायकल हातात घेतली की ह्यो जातोय कुठं काय म्हणता काय झालय ह्यो अंगोल आंघोळीला गेला म पोर कॉ शाळेेतन येतानाच नियोजनच असतय नाही सुट्टी आहे दिवसभर आता सकाळच तास चालू होणार सकाळी अकरा वाजेपर्यंत घरात येणार म अकरा वाजता हा दुपारी जाऊया की अंघोळीला म्हणलीत की अशी गेली बेली तर भीती वाटते नाही मनात
भीती वाटत्या होय आणि ते अ होय उगज त्या आणि काहीतरी हे झाल की म आपण म्हणणार तुमचं लक्ष खूप होत काय होत हे असं असतय होय आणि पाहुण्यांच पाहुण्यांची पोरं म्हटल्यावरती तसं थोडंफार हे असत भीती असते या मनात
म्हणून मम्मी सरळ म्हणत्या बाई हे ब पुरगी तुझी राहू द्या आमच्या पशी पोरग्याच म्हणती मला भीतीच वाटते्या तुझ्या कुठं म्हणता हित म्हणता कधी जात ते कळत नाही ना त्यामुळ
लक्ष लक्ष देणार देतत पण वेगळं पडते मग हम् बर बर चाल
हा हाय हाय बघ चालत फोन हे ऐक आलाय बघतो हा हा.
हा चालत